हा नमस्कार.
हा नमस्कार बोला.
ह म्हटलं माझं नाव शुभम लोहार.
ओके.
हा तुमचा नि
माझं नाव सुशील पाटील.
अच्छा आपण टॉपिक घेऊ.
हा सांगा ना.
ट्रिपबद्दल
ओके ओके चालेल ना.
हा तर मग आपण समजा आता सध्या पावसाळा चालू आहेईल.
हो.
तर मग तर पावसाळ्यामध्ये असं समजा फिरायचा एक चान्स आला. कुठली मित्रांसोबत ट्र्रीप
हम् हम्म हम् मराठी मराठी शब्द जास्त वापरा. हा आपण सहल सहल सहल. अरेंज आपण केली. काढव तर आपण कुठे जायचं जास्तीत जास्त जास्ती आपण तीर्थक्षेत्र करतो ना.
हा तीर्थक्षेत्रात आहेच. त्या सोबत तीर्थक्षेत्रानंतर अजून थोडस अजून काही दुसर फिरायला मिळायला पाहिजे. जसं की बीच वगैरे झालं हा डोंगर वगैर हा. धबधबे झाले.
हो किंवा असं कुठे? गुंफा बघायला जातात ते डंगरावर वगैरे असतात.
डोंगर वगैरे.
हो.
तर म आस हा.
हा ह.
असा जर योग झाला योग झाला फिरण्याचा. तर तुम्हाला कुठे जायची इच्छा आहेव असं कुठे जायला आवडेल असं.
असं जायला तर आपण कुठे जाऊ शकतो फक्त जरा अ मस्त फिरायला अ मिळाला पाहिजे मन सोक्त.
अ जस की तुम्ही आता हे. अ नाशिकचे असं ब्रह्मगिरी वगैरे हे बघितलेस.
हो नाशिकला किंवा त्र्यंबकेश्वरला.
हम् ब्रह्मगिरी त्र्यमगेश्वर वगैरे झालं.
अ तिकडे जाऊ शकतो. अशी भरपूर आपल्याकडे महाराष्ट्रा मध्ये भरपूर ठिकाण आहेत फिरण्यासारखी.
आता हे धबधब्याचे ठिकाण म्हटलंय इथ्ये.
हां.
कुठलं आहे ते.
इकडे मुंबईमध्येध्ये म्हणताय का.
अ नाही मुंबई नाही नागपूर साईडला इथल्या.
ओके नागपूरला तुमच्याकडे धब तुम्ही नागपूरला राहता का.
नाही आम्ही जळगावलाच राहतो.
हा हा हा ओके.
या साईड ला पुढे भरपूर दोन तीन ठिकाण आहेत. त्याच नाव लक्षात येत नाही त्याचं. हा तसं आता आमच्या इथे म्हटलं कि जसं अजिंठा लेणी वगैरे आहे.
हा अजिंठा नाशिकला ना.
नाही जळगाव जिल्ह्यामध्ये.
जळगाव जिल्यामध्ये अजिंठा लेणी ओके.
हा मगं ते तस जर बघितलं असेल तुम्ही
हम् हम् हम.
हा तर मग ते एक छान ठिकाण आहे. तिथे म्हणजे कसं डायरेक्ट सगळ्या गोष्टी आहेत जसं की धबधबे म्हटले,
हम्म.
अ डोंगर म्हटले त्यानंतर जसं लेण्या वगैरे आहेत.
हां.
हा या्या दोघी तिघी गोष्टी सर्व बघायला मिळतात. त्यानंतर कसं तिथे म्हणजे, अ आपले जे फॅमिली म्हटली. परिवार हा परिवार साठी तिथे म्हणजे थांबण्यासाठी सोय झालेली आता.
ओके म्हणजे तथे वस्तीला राह शकतो आपण
हा वस्ती वगैरे आहे त्यानंतर तिथे जेवणा वगैरेची सोय आहे. ते छान ठिकाणेत.
ओके. आता इथे आमच्या आता मी आता मुंबईमध्ये राहतो. इथे पण आमच्याकडे भरपूर ठिकाण आहेत फिरायला.
काळाच्या हा बरोबर ती ते म्हणजे. तिथून आता थोडं काही लोआवळा वगैरे ते जवळ जते.
हा हा हा.
लोणावळा हो लोणावळ्याला पण भरपूर फिरण्यासारखा आहे ना तिकडे.
हा त्यानंतर तिथून काही क तुम्हाला कोकण म्हटलं की
हो कोकण, कोकण आम्ही आता कोकणातच आम्ही आमचं घरच कोकणामध्ये.
हा ते एकदम म्हणजे खरं निसर्ग निसर्ग बघायचा असेल.... हा. हा खरं जर निसर्ग बघायचा असेल तर तुम्ही कोकण एक. हे सर्वात सुंदर ठिकाण आहे ते. हा ते तिथे तसं अ. गेले तर आहे पण बाकी तिथे मोजके ठिकाण बघितले.
हा हा हा ह.
जस की ते रत्नागिरी मध्ये गेलो होतो त्यानंतर मग तिथून आपलं गणपतीपुळे वगैरे आहे. ते बघितलेलं आहे. काही दोन तीन ठिकाण झालेले आहेत म्हणजे ते छान वाटले.
गो असं भरपूर आहे म्हणजे आपल समुद्रकिनारे भरपूर आहेत ना तिकडे तर. तिकडे फिण्यासारखा भरपूर आहे जसं तुम्ही बोललात गणपतीपुळे. नंतर सिंधुदुर्ग किल्ला आहे. नंतर दगडूशेठ हलवाईचं मंदिर आहे तिकडे. नंतर मालवण फिरण्यासारखं आहे. अ मुरुड, जंजीरा जवळ आहे हो हो मुरुड जंज जिरा नंतर मालवण किल्ला आहे.
बरोबर.
हा नंतर तुम्ही अ अ पुढे घाटावर गेलात तर तिकडे. प्रतापगड आहे.
हां.
म आणि अ जास्त थंड हवेच ठिकाण हवं असेल तर महाबळेश्वर आहे.
बरोबर.
लोणावळ्यापेक्षा थोडं चांग म्हणजे भारी आहे अजून महाबळेश्वर
हा आता त्यानंतर तिथे म्हटलं कि ते आता हेच जसं गोवा झालं आणि गोवा फक्त कसं हे. पुर्ण फक्त यंग सिंगल मुलांसाठी बेटर आहे.
हो गोव्याला कस तिकडे समुद्र किनारा आहे आणि फॅमिलीला जाऊ शकतो फक्त तिथे तीर्थक्षेत्र बघावे लागतात गोव्याला.
सहसा असं तीर्थक्षेत्र कमी आहे बाकी बीच चेस वगैरे जे आहेत मग ते फॅमिली परिवारासाठी कमी आहे बुवा असं हा मग. त्यानंतर जर सेकंड ऑप्शन आहे म्हणजे सेकंड चॉईस जर म्हटली
हा हा.
दोन नंबरची चॉईस तर ते मग कोकण तिथे समु समुद्रकिनारे वगैरे आहे जसं की तिथे जहाज वगैरे आहे.
हो.
तिथे म्हणजे जेवढ्या राईड आहेत ते सर्व कोकण मध्ये पण फिरायला म्हणून जात.
कोकणमध्येध्ये फिरायला भर
हा म्हणजे आता जे समजा जे फॅमिली तिथे जाऊ शकत नाही. गोव्याला मग त्यांच्यासाठी
कोक हा कोकण सर् सर्वोत्तम आहे एकदम. तिकडे तुम्ही म कधीही जाऊ शकता असंय.
हा सेम सर्व म्हणजे कसं अ आता जेवढे बीच वगैरा आहेत.
हो.
हा त्या टाईपचे थोडं हॉटेल्स वगैरा किनाऱ्यावर
बरोबर.
आणि त्यानंतर जे राईड वगैर आहे म्हटलं ते ओव्हाडायमिंग वगैरा करतात. तर हे सर्व तथेही अवेलेबल आहे म्हणजे हा एक बेटर ऑप्शन आहे. तिथे न जाता व इथे इथे जाऊ शकतात.
बरोबर.
हा काही लोकांच्या फॅमिली म्हणजे बा काही परिवर्तन असतात. इथे यात. नाही म्हणजे थोडं जुन्या--पद्धतीचे लोक आहेत. हा त्यांना अशा काही गोष्टी बघायच्या सवय नसतात.
सवय नसतात हो हो.
हा मा आताजे ज्यांनी हे ट्रिप ट्रिप पूर्ण प्लॅन केलेली असते.
बरोबर. मग तुम्ही क कधी आता परत प्लॅन करता आहे सहलीसाठी
आमचा नेक्स्ट म्हणजे बघा पुढच्या हप्त्यात आमचा प्लॅन होईल आता.
ओके ओके.
हा. आता आमचा प्लॅन आहे हरिहर गडावर होतोय.
हरिहरेश्वर गडावर ओके.
हो म्हणजे ते एकदम.
स
काहीतरी शिकण्यासारखं.
बरोबर.
अनुभव घेण्यासारखा एक किल्ला आहे तोही
हम
म्हणजे तिथेच आपलं नाशिक जिल्ह्यातच येतो.
नाशिक जिल्ह्यातच आहे ओके.
तुम्ही एक वेळेस युट्यब वर बघा हरिहर.
हरिहरेश्वर हो.
हॅलो म्हणजे डायरेक्ट एकदम जबरदस्त ठिकाण आहे. ट्रॅकिंग वगैरा होणार. मग पूर्ण फक्त यंग मुलांसाठी एकदम छान किल्ला आहे तो.
ओके.
हा तिथे कसं डायरेक्ट पन्नास टक्के. मुलं जे ते किल्ला जसं चढायचं जो रस्ता आहे. तो बघून डायरेक्ट हिंमत हारून जातं
हो हो ते तर आहे आताची मुलं कुठे एवढं हे करतात.
म्हणजे आर्धवा. अर्धी इच्छा त्यांची खालूनच मरून जाते. आपण एवढं वरती जाणार कसं हा. ह म्हे त्या किल्ल्याला डायरेक्ट काही ढगं लागून जातात.
हमं.
हम्म हाईट वगैरे चांगली आहे त्याची.
बरोबर.
हा आणि रस्ता एकदम म्हणजे असा एक व्यक्ती जाईल. हशा रस्त आहे.
हम् हम्.
चढायला एकच रस्ता आणि उतरायला एकच रस्ता आहे. आता आम्ही स्वतःची गाडी
हम् हम्
स्वतः स्वतःची म्हणजे एक गाडी करून जाणार आहोत. आठ ते दहा मुलं.
हां.
हा त्याच्यानंतर कसा हरिहरगड झाला की त्यानंतर आम्ही त्रंबक
तिकडे परशुराम गड पण तिकडेच आहे ना.
अ ते काही आयडिया नाही एवढी पण समजा तर तिथे जर बघण्यासारखं असलं आजूबाजूला काही
हम् हम्
तर ते बघ न होईल कारण आम्ही डायरेक्ट गाडी केलेली आहे मग तिथ तथून ते झालं की त्र्यंबकेश्वर झालं त्याच्यानंतर आम्हाला ब्रह्मगिरी बघायची आहे
ब्रह्मगिरी बरोबर हे पण आहे जवळ
ब्रम्मगिरी नंतर एक जे सापुतारा आहे
हम्म
सापधारा हिल स्टेशन
हा हां
हा ते एकदम छान आहे तिथे बघण्यासारखं म्हणजे फॅमिली वगैरे घेऊन जाऊ शकता आता ते सगळं तिथे आपली घोड्याची सवारी वगैर त्यानंतर जो आपला संध्याकाळचा ट म्हण त्याला म्हणता सनसेट
हा हा
हा ते फोटो वगैरे शूट साठी एकदम छान जागा आहे आता तिथला प्लॅन आम्ही करणार आहोत पुढच्या हप्त्यात
बरं आहे मस्त एकदम चांगला प्लॅन केलाय तुम्ही
हो
मग तुम्ही असं म्हणजे दरवर्षी प्लॅन करता की असं काय सहा सहा महिन्याने प्लॅन करता दरवर्षी ओके
म्हणजे हा या याच टाइमात जस आता हा थोडा ड्युटीवर स्लॅग चा टाइम असतो
हम् हम
हा मग त्यानमित्ताने आता कसं आठ दहा दिवस सुट्टी काढताय त्याची
बरोबर बरोबर
बरं आपले दहा मिनटं झाले सर
चालेल चालेल ओके